हा, येते का आवाज.
हो हो, येतोय आवाज बोला.
हम काय नाही आता
हा ना काही हरकत नाही काय जर फक्त थोडसं, रेकॉर्ड झालं की झालं फक्त दहा मिनिटासाठी.
हा मग काय तर‌ आताच, मी सोनळ्याला केला होता कॉल.
कोणाला नाव सांगजा पर त्यांचे झाले का कम्प्लीट
अ सोंदड्याचे खंडेराव आहे, निकिता कि निकिता खंडेराव.
बरं नाही मग मी करून पहिल, त्यांचे जर झाले नसेल तर मग.
समजा हे करायचंच.
हो का मग त्यांना करून टाकते, पटापट दोन कॉल होऊन जातात मग. हो ना हो ना, तुमचं करून देते मग त्यांना करते वाटलंस तर. हम्म हम तुमचे झाले आहेना, मग पूर्ण होवून जातात. हो का, नाही तुमचे तीस होऊन जातात. म्हटलं पूर्ण हेना.
हा हा. ‌
हां उगच जाऊया उन्हात.
ह माझं आता काय माहिती, वाढलं समधा पंधराचं झालं तर मग होते.
हो, नाही मग असलं तर फारच चांगलं परत आप दोघी मी एकमेकीना दोन वेळास अजून लावून घेऊ.
हा मग आता हे दहाचं झाल्यावर पाहते ना, येते का पंधराचं.
हा आलं कधी ना तर मग, करून घेऊ.
पुनम मग येतेच घरी. ह तेरी की तिलाही लावले जाते, तुलाही लावले जाते मग.
हो हो, दोन दोन कॉल होऊन जातात मग.
हम्म, जेवणाला टाईम आवटते.
हो जेवणाला टाम असे, पत् केला आणि तुमचंही बाकीचा आमचा.
ट्युशन एकच बॅच असते, का संध्याकाळी.
हा एकच बॅच असते, काही ते डबडबट पुरात मी जास्त लोड होऊन जाते मग ते. नाही एका बॅचमध्ये‌ बसतात ना, मग कशाला फालतू डबलडबल घ्या. हम्म, होऊन जातच एकाच हेच्यामध्ये.
अमं..
हम् बाकी हा, एकच तास असते.
हौव काय.
तुमचं झारा हम्म. तुमचं झालंय का स्वयंपाक.
अनिता करून राहिली स्वयंपाक.
हो काय हे चांगलं आहे, जॉईन असलं की टेन्शन देता येत.
मग त्यांच्यान आता म्हटलं, कॉल करून घ्या कमप्लीट.
हो चालते ना, उलट चालते तुम्हा तुम्हाला कस समज यातले. पुढचे कधी टास्क आले कणी ही तर, परत दोन वेळा मला करून घ्या, म्हणजे मग होवून जाते आपले. नाही तीन वेळा गेले चालत काही हरकत, नाही तिन वेळा मी तुम्हा
तसं मग करून घेन ना उद्या अजून.
ह पाच पाच वेळा आपण एकमेकीना लावून घेऊ म्हणजे आसा आता सध्या आता दोन दोन वेळा होऊनच राहिले आपले.
हम्म हम्.
नंतर मग परत एकदा मला तास नाही लाडू नाहीये.
हा त्या सोदळेच्या खंडेराव ताईचा फोन आला होता.
हम्म हम्.
तर माझा एकूून आवाजच कट झाला म्हटलं, आता कायच बोलावेच्या बसली गाणं म्हणत.
त्या म्हणत मला पूर्ण तुमचं गाण मला वाटलं, त्याले काही ऐकून नाही जात बसले गान म्हणत फूलो का तारोका.
ते ना, हो ते.
बसली काय नाही पण मंग परत नंतर कॉ. म्हटलं आवाजच नाही येत नाही. म्हणे मला तुमचा पूर्ण आवाज आला तुम्ही मस्त गांण म्हटलं.
नाही चांगलं आहे, मग चला कला पण बाहेर येतात मग सुप्त गुण.
जाऊ दे म्हटलं आता कायच बोला या फोन मध्ये, एक आवाज नि जाऊन राहिला बसली मग गाणं म्हणत.
हा नाही नाही बरोबर हे, बग माझे मी दोन कॉल केले तर ती त्यांनी लगेच म्हणजे, जास्त सेकंदही हो देलं पाच. सहाच सेकंदात ठेवून दिले, ते दोन कॉल असेच गेले. हो आणि एक आता दोन ताईला केले, हगेच्या इथं ते सुनीता ताई लात. तर त्यांचे दोन माझे वेस्ट गेले तर झिरो झिरोच झाले डायरेक्ट फक्त त्या. हा फक्त आढाव ताईला केले, त्यांचेच माझे समजा व्यवस्थित झाले एकच कॉल केले तर त्यांना. बरोबर दहा मिनटांच बोल झालं तमच्यासोबत झाला दहा मिनिट. बोल न सगळे कॉल माझे असेच कमी कमीच झाले सगळे.
तस समोरचाही व्यक्ती, तसा बोलणारा पाहिजे.
हो ते पण एक गोष्ट महत्त्वाची आहे, आता एकाच एका बाईला आता.
आवाज नसला एक तरी दहा मिनिट चालू ठेवायचा.
हो तेच ना मग. आता एका बाईला केला होता ना, मी तर ती म्हणे मी बाहेर गावी जास्त बोलली बी नाही हो ताई मी तुम्हाला नंतर. करते की काही काही नाही म्हणे, मी बाहेर गावी झालं इतके बोलुन ठेवून दिला. अ मग आता दुसरे एका अहिरे कोणी आहे नाही अहिरे नाही कोणती दुसरीच आहे. काय नाव आहे त्यांच हॅलो.
पूनमचाच फोन येऊन राहिला.
हो काय? ना ना दहा मिनट झाल्यानंतर बोलून घ्या, मग त्यांच्या सोबत ही. हॅलो. ‌‌ हॅलो, ह हा आता राहिल.
ऊन राहिली फोन दोन वेळा आलेत. तिचे फोन, हम्म तिले वाटलें टास्क. पूर्ण करायचाय लावत त त्या तारीख. काम पण शीद.
हो हो. तर सगळ्यांची तेच घाई ह. ना तेच घाई चालू आहे सर्वांची पूर्ण करायची. माझे तर अजून खूप बाकी आहेत. वीस बाकी आहेत. माझे वीस काय वीस पंचवीस बाकी अजून पाच झालेले आहेत माझे.
हाऊ काय?
हम्म आता तुमचा ज आता हा झाला हा समजा पाच झाली कंप्लीट हा सहावा चालू आहे
हा ना नाही मग आता पुूनमला लावशन अजून दोन, तीन कॉल होऊन जातात तुमचे
त त्यांच लोघीचे
हम् अजून हे सुमन हे खंडेराव ताईचात येतो मी सोंदळ्याचे.
बरं बर देऊन दे जाल मी त्यांना करून हो चाल ते होऊन जातात मग त पटापट होता.
सकाळी नाही होत ना मग.
नाही नाही तेच ना आता कसं, रात्री थोडा फ्री टाईम असत तर बोलून घ्याले परवडते.
हा मग कस जेवण वगैरे, झालं की आपण फ्री रायतो.
हो तेस सकाळी कसं दुपारी वेड ही भेटत. मी बोलेले कारण काम अन हेच चालते हो ना. हाव दोन, तीन दिवसां नेटच त्यामध्ये रेंजच नाही राहून राहिली
सगळ्या महिला दुपारच्या घरी रिकाम्याच असतात दुपारीच यायच्या बाया सगळ्या. राहि ते सरोरडाऊनऊन राहिलं
हो तसच होऊन राहिलं ते हम् आणि टास्क कसं एकदा झालं की कस कंम्प्लीट केलं की अंगातची क्षीण निघून जाते म्हणजे
काम केलाय त पूर्ण करा.
ह तेस ना मसा टे मग ते परत एकदा नाही ग केले क परत. तास मिळत नाही म्हणतात ते कधी समजा आपली. इच्छा नसली तरी बी आपल्याला कराय लागते
हाव ना बरोबर आहे
हम मग पुढचा टास्क येत नाही नाह हो ना बाकी काय चालू आहे अजून बाकी काय चालूय म्हंटलं अजून.
काय नाही येतोवाशन ते विचार राल ते कोणासोब भेट म्हण मनीषा का कस
आ आता अजून नवरात
फोन वर राहते तर काय बोलते?
हा ते तर आहे ते आपल्याला प्रश्न पडते काय बोला? काय बोला? पण मग एखाद टॉपिक सापडले की मग त्याच्यावरच पूर्ण बोलले जाते.
हम्म.
हम् आता अजून एकदम दोन तीन जणी सापडवतो मी त्यांनाच एकदामणे कॉर् म्हणजे माझं हे करून घेते कॉल करून घेते पहिले त्यांना करायला लावते मी करते म करत त्यांना करायला लावते तसे तर होतील लवकर आणि त्यांनी ग्रुप वर स्ट्रिक सांगितलेलं आहे की आपल्या ओळखी च बायाना कॉल करा अदरवाईज कोणाला करू न
हा तरी तीन कॉल आपले.
हो म तेच ना मग आता आपणच आपल्या जे ओढ आ ते वदंना ताई ला केला होता मी अजून अपडेटच नाही केलं त्यामुळे माझं चालूच नाही झालं. त्यांनी ग चालू केलं तर किती मोठं बायांचं बोलण होते बघ.
हाव.
मग त्यामुळे माझं चालूच झालं होत बाकीच्यांना बर म्हटलं तेथं चालूच आहे म्हंटलं. म्हटल ग्रुपमध्ये म्हटलं ओळखीच वाटलं म्हणून केलं म्हटलं मी तुम्हाला
हाव ना बरोबर आहे.
ह त्यांचे कितीकच बोलतील ते आतात्या तर सी आर पी त्या तोंड दुखत असेल बरो करून
नाही ना वो त्याची गट तयार करणं सुरु आहे सी आर पी आता.
हाव काय?
आणि त्याले कसं आहे पाच जणी मिळून गट तयार करू राहिले म्हणजे टीम करून दिली त्याची पाच जणीची.
हम्म हम्.
गावात मग त्याचे गटं करणं सुरु आहे आणि हे काम येऊन राहिले त्याच्यात बोलाचे.
हा म्हणून बरोबर आहे म्हणून त्या म्हणून अजूनही उघडलच नाही म्हणत.
ते नसे हे उघड सगळे ची बंदच आहेत. ते बी त्याची पेमेंट भेटतात ना म गट तयार केली की
हो त्याच्यापेक्षा त्याच पेमेंट पडत.
हा सहा हजार रुपये महिना भेटतय ताईने मग कायले हे याच्या नी लागतीलन त्या.
हा हो ते बी आहे म्हणा नाही पण यातलं कसं याच्यापेक्षा थोडस कस. टास् कं्प्लीट करून टाकलं म्हणजे पुढं टास्क केयलारं राहं असं आहे ते दुसं कायता मला असं. माझेी काही तीसॉलवढे का कंप्लीट होते झाले झाले विसक नाही तर काहीी काही इतक लो नाही घेत कारण की कोण नाही. करत बशी निवड नाही कारण बाहेर रिकाम्या नसत आपण रिकाम असलो तरी आता काही के पाहि मग तेच तेच म्ह इतकं बाहेर आहिलं नाही ना.
मोबाईल सापडत ना पोरई जोड राहतात
अ हा हा तेच ना आता लाई जणांना कॉल केले तर ते सगळें समोर आमचे झाले आहेत मग कोणाला कसं.
तेच ना सगळे जोड थोडी स्वतःचा मोबाईल आहे
ह त्याच्यामुळे मी ते टेन्शन घेणार नाही झालेत.
आता आपण कसं आपण आपल्या जवळ आहे तर आपण बोलू शकतो कधी
तेच ना जवच्या व्यक्तीला कसं आपण चांगलं प्रदूषित सगळं. बोलू शकतो फ्री एकदम अनोळखी बाहेसोबत काय बोलणार आहे अस.
नाही बरोबर आहे.
त्याच्यामुळेसं हे लेकर त्रास देतात म्ह मोबाईल आमक दे तमक चालू आताच ती आधी फोन यायचा आधीच सांगून राहिली मला थांब पाच, दहा मिनट मग देतो तुला हा ना लेकर चालूच रा टिंगरी दे मोबाईल दे मोबाईल हम्म तर जास्त मोबाईल हम् जास मोबाईल तस पाहि नवतं.
हम्म हम्म. झाला माझं आता इतकं झालं की मग मी ठेवूनच देते तुझा एक वेळ कॉल लावला मग गेला धनु जवळ मोबाईल कि मंग काही भेटत नाही
हा ते तर आहे स लेकर पाहतात मग
दिवसभर आपल्या जवळ असला की त्याचा जीवारी येते ना.
हो मला असं वाटतं तुमचे हे टस् झाले कि तुम्हाला अजून दहा तास भेट. की मला असं वाटते
काय म्हणते निकू
नकू आहेत ना.
नाही हे अ भूते
हा त्या पण आहेत ना मस्त चालू आहे हम्म हा ना तर या वर्षी काही जुटलं नाही त्यांच लग्न आता पुढच्या वर्षीच पाहा लागेल
आणि मी राहिले मागच्याही वर्षी पाहिलं
हो ना त्यांची का वया का होताई जास्त एवढी की वयाची नाही का ती मुलगी. मग मग तेच नाही एवढे का वयच हो नाही समजायला.
नाही चोवीस तर रनिंग चालू आहे दोघीली.
हाव म तर चोवीस मिनट जास्त नाही आता आता आजकालच्या जमान्या मुली एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीसच्या राहात. लग्नाच्या वेस नाही नाही अस. असं ममीच ना का माझे क्लासमेट अजूनही लग्नाच्या बाकी आहेत म्हटलं आताच तर आता झालं दोन महिने. लग्न मला एक मुलगी आहे समजा.
हा मग ते आहेच ना शिक्षण करत बसले की तसंच आहे.
हा मी तेच सांगू राहिली ना आपल्याला असं वाटते बा वय झाली पण ते काहीच नसते.
आम्ही त्याच्यासाठी दोन वर्षाच्या अगोदर काढलच नव्हे म्हंटलं पावणे पण मग म्हणतात की दोन वर्ष झाले अन् हे झालं
हो ना, ते काही नाही एकदा आलं की. मग ते तसं काढलं की, मग त्या वर्षीच झालं पाहिजे असं आहे ते.
हा मग पुढच्या वर्षी आता काढलं की, मग पाहू त्या वर्षी झालं ठीक नाही पुढ
ना मग हा तेच म्हणाली, दोन दोन वर्ष समजा सहज होवून जाते. हम् तसं ती मुलगी चांगली आहे स्वभाव खूप चांगली आहे ती मुलगी त हो, हो ठीक आहे हो ठेवा हा, हा हो लावा लावा